हा बोला
काय करताय
काय नाही आता जेवण वगैरे आवरलं जेवले दुपारचं आता थोडी विश्रांती चालू आहे
विश्रांती आमचं पण आवरल आता च जेवण वगैरे झालं हा, हा
म जेवण झालं का?
जेऊनच आताच जेवलो आम्ही पण
हा, हा शाळा चालू झाली मुलांची
नाही अजून, अजून पंधरा तारखेपासून चालू होणार आहे
अजून सुट्टी शिल्लक आहे का?
हाय की अजून आजून आहे पुढच्या सोम सोमवार पासून चालू होणार
हा ह आमच्या मुलग्याची झाली कालपासून आठ तारखेपासून
हा, हा, हा काय काय ठिकाणी लवकर असतय कुठं पंधरा म्हणजे वेगवेगळ शाळेंचं प्रत्येक वेगवेगळं असतय
हा शाळेनुसार असतंय नाही आमच्या मुलग्याच शाळेच तसं ते प लेट न सुट्टीत देतात आणि लवकर चालू करतात असं कायमचच आहे ते तो कंटाळतोय मग मित्रांच्या शाळे वेळान चालू होते आणि माझी लवकर चालू होते तेच कि मुलांना पण थोडे हे वाटतय ना
होय
सुट्टी देताना पण त्यांना लेट देतात सगळ्यांच्या नंतर देतात आणि शाळा चालू ते सगळ्यांच्या आधी देतात
मग त्यांच अभ्यास वगैरे तेन हे करायला लवकर घेत असतील
हा नाही बघू या वर्षी स्कॉलरशिप आहे ना त्यामुळं
हा, हा
स्कॉलरशिपसाठी पण घेतला असेल लवकर हा चौथीला गेला
हा मग स्कॉलरशिप असलं आमचा आता मोठ्या गटात ह्या वर्षी जाणार
हा ह, हा ह तेस की मुलांच शाळेच रुटीन कस एकदा म्हणजे एक महिनापर्यंत हे जरा सुरळीत होईपर्यंत
होय तेच की आता एवढे दिवस त्यांनी सुट्टीत हे केलेलं असते त्यामुळे त्यांच शाळेत मन लागत नाही लगेच
लागत नाही आता सुट्टी निवांत गावाकडं तीकड सगळीकड गेलेलीत ना त्यामुळे त्यांना आता हं
खेळायचं मस्ती करायची पूर्ण दिवस म्हणजे अभ्यासच च काय नावच नाय सुट्
अभ्यासाच टेन्शनच नाय आज सुट्टी म्हटल्यावर सगळ्यालाच सुट्टी
मग आता शा शाळा चालू झाली की म जरा त्यांना हे म्हणजे थोड हे वाट
हा म्हणजे कुठं ते बांधून घातल्यासारखं आता कसं एक दीड महिने म्हणजे असं बाहेर सोडलेलीच होती ना असं मोकळ यायच
होय अजून आमचा मुलगा तरी खेळतोयच दिवसभर खेळतोय. झोपतच नाय दिवसाच पण
नाय मुलांना ते खेळायची आवड असली की खेळत नाय त म मोबाईल बघत बसले की म मोबाईल अस मोबाईल पण जास्त नाय द्यायचा.
नाही म मोबाईल अ दिला की नाय म खेळत नाय मोबाईल काढून घेतला की म तो खेळतोय.
हा म तेच मोबाईलच द्यायचं नाय म्हणजे गप खेळतोय तरी ते
खेळतोय सायकलच खेळाय आवडते त्याला जास्त
हा हा हे सायकलिंग कराय म्हणजे उंची वगैरे वाढते ना सायकल मुळ
त्याच मित्र आहेत ना तिघंजण एकसारखंच आहेत म्हणजे एकाच वयाच आहेत ते ते तिघंजण साय कल घेत्यात आणि तीत तु मावशी तिकड राहते पलीकड ते तिच्याकड सायकल घेऊन दहा फेऱ्या मारतोय दिवसातून
अरे बाप रे! नाहय सायकल पाहिजे उंची पण वाढते व्यायाम पण होतोय सगळां हम्म
आता पण तो म्हणाला आता मी पाच मिनटं सायकल चालवतो खाली सावली आलीया.
आता नंतर चालाय चार नंतर
आता ऐक ना आता तिकड मावशी तिकडे गेलेला नाही येताना म्हणाला आई मी पाच मिनटं सायकल चालवून येतो.
हा हा नाही लक्ष देत जावा हा खाली वगैरे कसं आता मुला सांगतायेत नाय कोण लोक कशी असतात ते
होय नाही मुलं खेळाल्यात ना खाली म्हणून म्हणला ते खेळाय लागल्यात मी पण पाच मिनिटं खेळून येतो.
हा हा
हम्म त्याला नकोच म्हणत होते उन्हाचं होय जेवण झालं जेवूनच
हा हा
जेवलो आता दुपारच कस जरा आता उन्हामुळं थोडं हे वाटतय
हा जरा थकल्यासारखं होतंय हम्म तेच आणि मोबाईल मूळ कस मुलांच सगळं बौद्धिक विकास पण थांब
थांबतय
आणि ते नुसतं मोबाईल मोबाईल म्हटलं की त्याच्यातच लक्ष त्यांचं अभ्यासाकड लक्ष नाही बाकी कोण हाक मारतय कोण बोलावतय तिकड पण लक्ष नसतय त्यांच जेवताना पण ते लक्ष देऊन जेवत नाहीत असं हाय
आता तो पहिला बघायचा जेवताना मोबाईल आता मोबाईल बघत नाही जेताना वगैरे स्वतः स्वतः जेव तोय खेळ
हा हा हा
कधी तरी मग बघतोय थोडा वळा आणि लक्ष नसल की मग दिला की नाही एकदा लक्ष नसलं कि मग बघतच बसतोय. काढून घेतलं की मी परत खेळाय जातोय.
ह नाही मोबाईल मुळ जर मुलांना लय अति वापर असेल ना तर त्रास होतोय. डोळ्यांना म्हणा डोळ्यांचा नंबर वाढणे किंवा चष्मा लागणे आता किती? तर लहान मुलांना चष्मा आहे कारण त्यांचा ज वय पण नाही की एवढा चष्मा पेलन
भिंगाचे चष्मे आहेत.
हा मग ते सारखे स्क्रीन टाइम वाढला ना मग ते आपलं डोळ्यांच्या बाहुलीवर ताण येतोय त्यामध्ये दिसाल वगैरे म्हणजे जवळच दिसत नाही लांबचं दिसत नाही असं म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे कोणाला डोकं दुखी चचेडचिडे्यापणा वाढतो. भरपूर झालाय असचा दुष्परिणाम आहे तर हा हा तो तुमचा नंबर वगैरे वाढला असेल.
माझा हा आहे चष्मा बनवलेला मी ते कमी आलं म्हण आता परत मी घालायचंच बंद केले.
ह नच म्हणजे डॉक्टरांना दाखवून जा चेक करा नंबर आणि बघा मग तस पण असू शकतय ना.
हम्म
चष्म्याचा नंबर वाढला असेल तरी नाही तर कमी झाला असेल तरी पण हे होते.
होय.
हा काय म्हणताय आणि?
काय नाही चाललंय आमचं आता निवांत आजून यायच मंडळी. जेवायला.
यायचेे आहेत होय.
अ मग आमचा दिवस असाच जातोय जेव्हाय वाडा एक एक एक येतात आणि जेव्हाय वाडा परत भांडी घासा. सहा ते ठेवा तर
हा आणि एक एक येत असेल तर होतय असं म्हणजे एकाला वाडा परत भांडे खाली या परत ते ठेवा. हा ते सगळे एकत्र आले कच एकदम वाढून
वाढून व्हा रिकाम आपल्याला पण थोडा टाइम गावतोय थोडा आराम कराय भेटतोय. असं एक एक आलं की आराम पण भेटत नाही आणि कायच.
आणि काय हा म्हणजे वेळ त्यातच जाणार हो सगळा
आताच जातोय एकटा जेव्हा आलात. अर्धा तास त्यात जातोय ब ते परत ठेवपर्यंत परत दुसरा आहे पण म्हणजे त्यातच जाते टाईम.
तेच खेत काय करायचं होते? म्हणजे आता काय येतात तर वाढलं तर पाहिजे. आता ते यायच्या आधी ताट थोडीच करून ठेवणार ते आता समोर माणूस आल्यानंतरच वाढणार आपण हम्म
ते पहिलं कसे डब्बा वगैरे घेऊन जायचे ना तर डब्बा नेत नाहीत घरीच जेवाय येतात. तिथं गरम वगैरे कामाच्या ठिकाणी तेन जास्त ऊन असल्यामुळे घरीच येतात जेवाय
हा हा त्यामुळे होते ते काम सोडून तर इकडं कसं येणार ना मग
होय म्हणूनच.
हा, काय बनवलं मग माझ.
आज काय बनवलंय, वांग भरलं वांग बनवलंय.
हा-हा कस बनवतय म्हणजे मसाला भरून कि
मसाला म्हणजे मी भरला नाही. वांगे आपली भरायला कस चिरत त तशीची रूम घेतली.
तशीच
हा. आणि शेंगदाणा, लसण, अद्रक, कोथिंबीर, जिरं. अ हे मी मिक्सर ला थोड हे करून घेतलं. हा शेंगदाने भाजून नाही, कच्चे नाही, भाजून.
हम्म, हा.
हम्म, जाडसर अस वाटत, खोबरं नाही घाल मी.
हा.
शेंगदाणे अ, हो जिरे, कोथंबीर. ते मिक्सरला थोडं, आलं हा लसूण. जास्त नाही मग ते लसणाचा जास्त वास येतो. थोडी घालायची आपल्या अंदाजी पाच-सहा पाकळ्या टाकायच्या.
हा-हा, मग सगळं बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं.
मी मिक्सर ला एकदम फिरवून घ्यायचं आणि कढईमध्ये तेल टाक कोण जिरं, मोरी. टाकायचा आणि कांदा भाजायचा
हा-हा.
ता भाजत आला की. हट टाकायची तेच्याच आणि मग ते चिरलेले वांगे टाकायचे त्यात. त्यात भरायचा नाही मसाला, म्हणजे झ पट रेसिपी सांगालोय मी, त्यात भरून पण करत पण त्याला टाइम लागतोय. चेच आणि होय. ते, मसाला तेलाचाच उतरतोय. मग ते वांगे भाजले ना चांगले, वांगे चांगले भाजलो कि मग ते कूट वाटण वगैरे करून घेतलेलं, ते टाकायच त्याच्यात आणि ते पण भाजायच तेलात चांगला आणि मग चटणी टाकायची, हळद टाकायची, परत काय आपल्याकडे मसाले आहेत ते टाकायचे. आणि एकाच मिनिटात जरा अस तेलात चांगलं परतवून घ्यायचं.
हा-हा-हा नाही होय चांगलं मस मसाला चांगला भाजला तर मग टेस्ट पण चांगली येते ना ते चव वाढते अजून.
पाणी ओतायच आणि थोडीशी आणि वरून कोथंबर टाकायची थोडासा गुळ टाकाय चा हम आणि मग एक पण गुळ थोडा टाकला की नाही, छान नाही-नाही छान टेस्ट येत्या गुळानं. जरा सा टाकायचं की निचित. आणि मग काय वा
नाही वांग कसं असं भरून वगैरे असं केलं तरच छान लागते असं. मग एक-एक जण आता हरभरा वांग ते पण मिक्स करतात. ते पण छान लागते ग्रेव ट
हा हा मी नाही, तस कधीं मी पलवा म्हणजे पहिले बनवायचे, त्यात भरून पण ते टाईम आपल्याला नसला ना मग त्या त्या चिरून झटपट, करून टाकायचं ते पण ते एकच होते दोन्ही वांग्यात भरलं काय आणि त्याच्यात टाकून, मिक्स केलंय होय आणि मग चांगलं एक वीस मिनट शिजवायचं, जरा मंदाच्या व म्हणजे मिडयम गॅसवर मीडियम याच्यावर मग ते कवळे असले, तर पटकन म ते शिजतय लुसलु श
हा हा चालेल चा करते परत तुम्हाला
हा